हा आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? काही नाही ग मजेत बसले. पाऊस वगैरे कसा आहे ग तुमच्या तिकडे हो, हो येतोय.
पाऊस काय या वर्षी कुठे पावसाचं काय आहे सगळीकडे जिथे नको तिथे पडतोय धडाधड, धडा आणि जिथे हवा आहे तिथे पडत नाहीये.
होना गं म्हणजे म हो तसंच होतं अगं जिकडे नाही तिकडे ते पूर वगैरे येतात वाहून जात काय होतय आणि जिकडे गरज आहे शेतकऱ्यांना तिकडे अजिबात पडत नाहीये. आमच्या तिकडे तर सगळे पिकं असे एकदम सुकून गेले. प काही काही तर अ जमिनीच्या बाहेरच नाही आले उगलेच नाही म्हणजे.
हा म्हणजे लोकांनी कसं लोकांना अंदाज असतो शेतकऱ्याला की हा बाबा ह्या टायमापासून पाऊस पडणार आहे. लोक त्यानुसार पेरणी शर्तीची मशागत वगैरे करतात. आणि पेरल्यानंतर जर पाऊसच आला नाही तर ते पिकाला पाणीच भेटणार नाही ना मग ते जे बी बियाने त्यांनी टाकले. काय काय केलंय त्यांनी ती सगळी मेहनत वायात जाते ना त्यांची.
बरोबर आहे अरे बापरे आमचे राजे उठले.
हम्म हम्म.
काय मग अजून काय म्हणतेस.
आणि दुसरं म्हणजे कसं ग शेती हा आपल्या आता भारतामध्ये म्हणजे अ बोलतात ना शेतकऱ्याला जगाचा पोषंदा बोलतात कारण की तो आहे तर आपल्याला जेवण दोन टाइमाला आपल्या ताटात येते. कोरोनामध्ये आपण परिस्थिती बघितली शेत. शेतकरीने शेतकरी एकटाच असा होता की जो अ काम करत होता बाकी सगळ्यांचे व्यवसाय धंदे नोकरी सगळं बंद झालं होतं.
आणि नक्कीच हो ना न नक्कीच बघणार शेतकऱ्यांवर जेवढे धंदे काही आहेत ना जेवढे काय लोक व्यापार वगैरे करतात ते सगळं शेतकऱ्यांच्याच जीवावर आहे म्हणजे,, शेतकरी हा मूळ आहे सगळ्यांच.
हो अगदीच आणि त्याचीच शेती. ती जर चांगली नाही झाली तर मग आता कसं व्हायला लागलं त. पूर्वी कस होतं की पावसाचं जे प्रमाण आहे ते अगदी नियंत्रित होत आणि तीन महिने पावसाळा असायचा तर. कंप्लीट तीन महिनेच पडायचा परत वर्षभर पाऊस नाही पडायचा पण हल्ली कसं झालंय की बाराही महिने पाऊस पडतो म्हणजे कधी त्याच्या मनात येईल तेव्हा पाऊस पडतो त्यामुळे त्यांना काय अंदाजच येत नाही शेतकऱ्यांना की कुठलं पीक आणि कसं घ्यायचं
होणार बहुतांश शेतकऱ्यांचं तसच तसच झालं ब म्हणजे कुठलं पीक घेवाण कुठलं नाही असंच झालंय कुठलं जरी पीक घेतलं तरी म्हणजे,, आधी जसं त्यांना उत्पन्न वगैरे खायचं तसं होतच नाही आजकाल तर पावसामुळे इं म्हणजे एवढा दगा देतोय पाऊस शेतकऱ्यांना म्हणजे, अ बी बियाण्याचा एवढा खर्च असतो बघ. आणि त्याच्यानंतर काहीच नाही उघल ऍटलिस्ट त्या बि बियानाचा खर्चापुरत जरी नाही उगल तर म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येचीच वेळ येत. त्या न गं कधी कधी.
मग काय अगं म्हणजे आमच्याकडचा जो भाग आहे म्हणजे माझे काका वगैरे तिकडे द्राक्षाची बाग जास्त आहे म्हणजे द्राक्षाची शेती जास्त होते. तर ह्या वर्षी गेल्या वर्षी त्यांनी पीक वगैरे केलं आणि द्राक्षाच्या रोपाला कसं आहे की तुम्हाला पावसापासून म्हणजे खूप सांभाळावं लागतं म्हणजे जरा हवामानात बदल झाला की तुम्हाला त्याच्यात कीटनाशक तुम्हाला औषध मारावं लागतं म्हणजे खूप खर्च असतो त्याला अगदी बोलतात ना हाताच्या फोडाप्रमाणे जपायचं असतं पण त्यांचं नेमकं फळ तयार झालं आणि त्याच्यात साखर तयार होणार त्या फळामध्ये आणि तेवढाच गारांचा पाऊस पडला आणि त्या गारांच्या पावसामुळे काय झालं त्या जिथे जिथे गारा लागली त्या द्राक्षाला तो घड खराब झाला म्हणजे त्यांच दोन एकर मध्ये ते जे बाग होती त्यातल त्यांच्या हातात काहीच आल नाही म्हणजे बोलतो न घातलेल खर्च सुद्धा आला नाही म्हणजे अवघ्या वीस रुपयेन किलो दिलं त्यांनी द्राक्ष
हो ना गं म्हणजे असंच झालं ना की तोंडा जवळ आलेलं घास हिसकावून घेतल्यासारखंच झालं ना
हा मग म्हणजे हे असं खूप चाललंय ग तुमच्या भागात काय पिकतं जास्त
आमच्याकडे तरी म्हणजे ऊस वगैरे जास्त येतो बघ आणि त्याला पण खूप जास्त पाणी लागत तर आम्हाला पाण्याचा स्रोत म्हणजे गोदावरी आहे बघ जवळ आणि मग गोदावरीचं पाणी असतं पण म्हणजे गावाकडचे लोक पण थोडे थोडे विचित्रच आहेत अगं आम आमच्या गावाच्या जवळ ना म्हणजे आमच्या गावाच्या खालून बंधारा होत होता पण लोक तेव्हा काय म्हटली की पूर येईल मग नदीला पूर आला तर गावात पाणी शिरल आपल्या इथे नको बंधारा तेव्हा करू दिला नाही आणि आमच्यावरूनच एक दोन किलोमीटर बंधारा झाला बघ आता ति लोक इतकं सुखी झाले तर सगळं पाण्याखाली शेती झाली आणि आम्ही बिना पाण्याच तसच राहिलो बघ ना किती जवळ म्हणजे गंगा असून
मग तेच आहे ना ग म्हणजे लोक कारण की ते कसं असतं पहिल्या लोक आधुनिक पद्धती जास्त वापरतच नाही आ तरी बहुतांश शेतकरी आता जी झालेली आहेत म्हणजे जी नवीन पिढी जी शेतकरी बनते ती लोक काय करतय की अ ज्या काही नवीन कल्पना आहेत म्हणजे जस पूर्वी कसं बैलाने किंवा बैलगाडीनेच नांगरणी पेरणी सगळं व्हायचं पण आता तसं नाही आता खूप मोठ्या मोठ्या मशिनरी आल्या जसं गहू काढायची म्हणा ते साफ करायची वगैरे मशीन त्यामुळे कसं तुमच काम सोपं होत
हो आमच्या आमच्याकडे पण ट्रॅक्टर आहे ना तर नांगर वगैरे सगळं ते घरीच करतात. तर म्हणजे एवढा काही लो एवढा एवढा काही लोड येत नाही बघ मग.
हा म्हणजे आणि शेतकऱ्याचं कसं असतं ग त्याला नुसतं शेतीमधूनच उत्पन्न असतं ना त्याला दुसरं काही स्त्रोत त्याच्याकडे नसतो की पैसा येईल किंवा काय त्यामुळे जर त्याच्या पिकालाच दर नाही आला तर तो काय करणार म्हणून तर आता बघतो आपण ही प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ होते किंवा खतांचा जास्त वापर हो तो किंवा औषधांचा केमिकलचा वापर जास्त कारण की मागच्या वर्षीच मी बातम्यांमध्ये ऐकल होत जी शिमला मिरची असते आपली भाजीमधली
हो
ते फळ असंच आहे की त्याच्यामध्ये एवढ्या प्रमाणात केमिकल वापरतात कि ते आज जर फळ एवढं छोटं असेल ना तर दुसऱ्या दिवशी ते केमिकलमध्ये बुडवलं की त्याच्यावर दुप्पट साईजच होतं तर म्हणजे त्याच्यामुळे हा बोल ना
काही नाही तेच म्हणजे आमच्या इकडे पण म्हणजे माग म्हणजे माझ्या मावशीची तर म्हणजे एवढी परिस्थिती हालाखीची झाली आहे की म्हणजे त्यांच्याकडे जे शेतात ते खर्च लावतात ते सुद्धा दोन तीन वर्ष पाून अक्षरशः निघत नाहीये तर म्हणजे सगळं कर्ज वगैरे काढून म्हणजे आत्महत्येचीच वेळ म्हणायला काय हरकत आहे ग बरेच जण करत असत. पणग त्यांनी त्यांना सुद्धा आम्ही पाहुण्यातल्यानी भरपूर मदत केलीय म्हणून ठीक आहे समजा पण बघ ना म्हणजे त्यांना पण टेन्शन येतच म्हणजे मावशी तर कधी पण तेच सांगत मग तिला फोन लावायला पण माणूस थोडा विचार करतो की यार ह्यांचं असं आहे तर मग आपण फोन लावायला तेच विचार करत माणूस कि सारखं सारखं म्हणजे ती परतते सांगितलं ऐकसं नाही वाटल ग
मग काय आता गेल्या वर्षी पण झाल होतं बघ पंजाब वगैरे तिकडचा भाग आहे जो हरियाणा वगैर तिकडे गव्हाची शेती खूप जास्त प्रमाणात केली जाते पण गेल्या वर्षी कितीतरी एकर जमिनी त्यांच्या पा पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्या होत्या त्या आणि पीक असलेल्या जमिनी सकट जमिनी वाहून गेल्या होत्या म्हणजे किती मोठ नुकसान झालं असणार आहे त्यांच आपण विचार ण करू शकत नाही क म्हणजे क म्हणजे त्यां मेहनत वगैरे सगळ वायान आता मीच तु माझं उण सांग ते मी कुंडीत मला झाडं बिडं लावायची खूप सवय आहे तर तर मी घरामध्ये सगळं लावते असं काय काय तर मागे माझा गोकर्णाचा वेल होता तो मी गावी गेल्यामुळे त्याला पाणी न भेटल्यामुळे वाळून गेला तर मी शेंगा आणल्या त्याच्या लावल्या आणि अ त्याला काय झालं काय माहिती त्याच्यावरती काय म्हणजे अ कीड लागली का काय तो वेल वाढे नाच तर मला हा तर ते माझ्या मनाची एवढी गुरर मी रोज सकाळी उठली का त्या कुंड्यात जाऊन बघायची कोर म्हणजे त्याला कोंब फुटलाय का ते वर आलंय का म्हणजे एका रोपासाठी जर माझी एवढी धडपड होत असेल तर त्या शेतकऱ्याच काय होत असेल म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही असं आहे
मला सुद्धा म्हणजे झाडांची आवड आहे आणि मी पण म्हणजे मी मनी प्लांट लावलेला आहे ना तर मी रोज बघते त्याला एक पान फुटलय का किती पानं फुटलीत म्हणजे सारखं बघतच राहतो. खरच त्यांचे म्हणजे आपण तरी ते फुक - फुकट मध्ये कुठून तरी कुणाच तरी तोडून वगैरे आणलेलं असत. पण- त्याच म्हणजे गोष्टींसाठी बियाण्यांसाठी म्हणा, ह्याच्यासाठी म्हणा, शेत शेतकरी किती घाम गाळून त्यांच्या कष्टांचा पैसा सगळा तिथे ओतून - आणि त्याच जर काहीच फळ नाही भेटलं तर मग काय परिस्थिती होणार ना
मग काय अगं आणि खूप वाईट वाटतं कारण की अ म्हणजे बोलतात ना ज्याच्या ज्याच्यामुळे आपण दोन टायमाला अन्न खातोय तोच जर आपल्या देशातला शेत सुी न तर म्हणजे क लाजीरवाणी गोष्ट आहे आणि सरकार पण त्यांच्यासाठी काही म्हणजे गोष्ट म्हणजे गोष्टी करत नाहीय म्हणजे सरकारने पण काहीतरी अशा नवीन बी बियाने मोफत वाटप वगैरे अशा खूप साऱ्या योजना काढल्या पाहिजेत की त्याने शेतकऱ्यांना फायदा होईल कारण की तो गरीबच असतो शेतकरी कधीच मो त्या घरातला किंवा श्रीमंत घरातला नसतो शेतकरी हा गरीब घराण्यातला अगदी मध्यमवर्गीय घरातलाच असतो त्यामुळे अशा थोड्या मोफत सवलती वगैरे दिल्या तर त्यालाही थोडासा दिलासा भेटेल की अ म्हणजे कधी त्याचं नुकसान झालं तर त्याला भरपाई म्हणून काहीतरी भेटेल अशी त्याला पण आश राहील असं मला पण वाटतं नेहमीच.
हो ग अगं मी एक म्हणजे शेतकरी आहे बघ. आणि त्यांना म्हणजे शेतकऱ्यांच्या बरोबर म्हणजे शेतकऱ्यांसाठी- ती, अ सर - सरकार ला बोलायचा तो असं त्याच एक इनस्टाला पण हे आहे. तर मला वाटतं तो परभणीकडचा आहे, आहे. आणि तो ते ड्रॅगन फ्रूट नाही का, त्याची शेती करतो आणि मग- जे लोकांना पण शिकवतो की कस काय करायचं पण आता त्याचे कितीतरी मिलियन झाले होते पण त्याचा अकाउंटच म्हणजे बंद करून टाकलं. बघ इंडियामध्ये बॅन केलं ते
हा ते काय आपल्या इथ तसच आहे ग. आता त्या गोष्टीबद्दल आपण बोलूच शकत नाय, कारण की - त्याच्यावरती राजकारण वगैरे याच्यात आपल्याला बोलता येत नाय पण खूपशा म्हणजे मी म्हणते तुम्ही बाकी काय नाय पण निदान एक - तरी सवलत, किंवा अस मोफत बि-बियाणे, रास त्यानी खत जी काय आहे. ज्यानी त्यांचा थोडासा भार जो आहे तो कमी होईल. म्हणजे उद्या जरी पावसामुळ नुक नुकसान झालं तरी त्यांना म्हणजे जास्त वाईट नाय वाटणार. अशे कायतरी योजना किंवा असं कायतरी नक्कीच सरकारने विचार केला पाहिजे. अस स मला वाटतं.
हो बरोबर ये. अ छान प्रकारे म्हणजे बोललीस अ तू
हो, हो चालतेय ठीक ये मग काय- ठेवते मग ओके. चल, चल बाय.